ह
हा येला येलाला आता
हम्म काण अडीनी वान बसले त्या वर आले कॉलेजवरर जरा तू काय खटचस
आना बसले वासला
ह हम
हॅलो हम् तटय कॉलेज ना
आकडं बोलताय तकस
हम ह म आमच्या र मोहळाच आहे
मलायच आहे कुठल्या कोर्सला
ब फारमाेशी
बी फारमसी बी फारमासी काय असतय ते काच ते बिफार मस
ह मेडिकलच्या ह गोळ्या क तयार मेडिकल टाकाच आपल्याला
हा बरं अजून
अं काय एवढंच कंपनी दुसरं काय आहे चार वर्षचा
हा हा हा ये अमफ काय
ह ए फॉर्म भ आहे ना परत
हा
येत ही
मग स्कोप आहे काय त्याला आता
िफॉर्म्सला आहेा पण तिथे बाला काय मिळत हो प वर वर वरची व कमी जाणार पर कॉम्पिटिशन आहेा
कॉम्पिटिशन काय सगळीकडेच आहे
त मुर चोर होर जोर कमी येणार आता तर चाल् तर हे म्हचितव बावा हह
हा हा कॉलेस आहे
कॉलेज तुमच कस आमचं भंगार कॉलेज भंगार कॉलेज आणि काय दग
चलणे
हम् हम्
हम्म हम्म अ
हम्म पोर तिची तिथे बर लेक्चर त एवढे होत नाही र पोरजी नसरी कॉलेजला आणि काय करण
पोराण ते कोलेल तुमच्या
हा बस दो वाष्ट काय
हा हा हा
तुमच कसं कॉलेज बरं आहे का?
आमचं आई बरं एक नंबर मी इंजिनिअरिंगला
हा ह हा हा हा
कोल्हापूरमध्ये
हा हा ह ह ब मग काय तेरस्कोप ह
काय आता म्हणते आता त स इंजिनीअर बेरोजगार आहेत काही आली त्यामुळं काय नाही चाल सगळे बेरोजगार आहेत म्हणले आता आपण पण बेरोजगारच कमप्युटर सायंस
हा हा हा ह बर हम्म हम्म हम्म
तू घेतला नाहीस म बीटेकला आता झाले की चालू बदलतोस काय तिकडच इकडे घेतोस का ऍडमिशन
ते नक बाबा काय गरज आहे एक गोष्ट आमची बता आम चुसात वर्षाद सेकंड सेमिस्टर लागतय पिकने एक ज मला पहिली एक झाली सहा सहा महिने हुते मग हा ऑल किलेर आहे
किती सब्जेक्ट असतात पहिल्या सेमिस्टरला
युनिवर्सिटीची चार इथ ना नॉन युनिवर्सिटी दोन
हा हा टोटल साह असतात काय
हम्म आता काय तुम्हाला आवडते काय ते बदल वाटते? किती बि फरक असेल त्यांना बदल वाटते काही तर- नाही ना ते बी चेंज झालाय पण सिलेबस च बदलणार म्हणजे कुठले सब्जेक्ट ऍड होतात -
होय होय सब्जेक्ट ऍड होणार आहे तस मी पण ऐकले. ते जरा डाटा सायन्स वगैरे ऍड होणार आहे परंत आपन- आपल्याला पण म्हणजे तुम्हाला पण- फार्मसी वाल्या ना पण अ जर पी सी आय ना- अक्सेप्ट केला त्यांनी तो सगळं सिलेबस तर मग तुम्हाला पण- लॅपटॉप वगैरे घेऊन फिरायला पाहिजे.
हा हा हा ह...
लॅपटॉप वगैरे मग घ्यायला पाहिजे नवीन ग्रीस म्हणून-
हा हा तुम्हाला फि किती आहे कॉलेज ला?
मला-
हा हा ह तुमचं कसं असं असतय सहा सहा महि पेपर असतय कसं-
नाही एक वर्षात एकदाच पेपर. सेमिस्टर वर्षातनं एकच सेमिस्टर पण मेडी दोन होते.
हा हा... ह हम्म हम्म... पेपर एकदम एक स्ट्रिक्ट असते रे.
व्हय स्ट्रिक्ट असत्या स्ट्रिक्ट च आहे. कोडिंग वगैरे करावं लागतं ना? पण तेे लॅपटॉप वगैरे घ्यायला सांगितले पुन्हा नेक्स्ट इयर ला-
हा हा हा...
बॅक ला सगळं कोडिंग वगैरे सगळं करत बसायला पाहिजे.
हा पट किती कॉलेज चा प्लॉट चा-
आहे की आता आम्ही न्यू कॉलेजला खर माझ्या कॉलेजचा पट-
जवळ जवळ ते ऐंशी आहे तीन आहेत ना तीन बेरेट - ए बी सी- ह्म्म तेे एक्स, झेड- ए ला सत्तर, बी ला सत्तर असे आहेत थोडी थोडी-
हम् हम् हम् हम्...
तुमच्या कॉलेज मध्ये किती आहे पट?
जवळजवळ पन्नास आहे. एकच ही बेस म्हणजे हम्म-
फक्त पन्नास आहे-
हा...
दोन बिल्डिंग येत ना सेपरेट सेपरेट एकच्या रुम चि तसं काय- क ऊंगीती हा
हा हा हा हा...
मग कोटा इकडचा पा कोटा पन्नाचाच आहे ना-
हा हा फी किती आहे-
हम्म... एक पंचाऐंशी हजार आहे.
पंच्याऐंशी हजार-
ह त्यातन कास्ट कास्ट असते ना ओपन ला पंचऐंशी हजार आहे ओ बी सी- पंच्यात्तर पंचेचाळीस होती अस आहे. काष्ट वाइज आहे काही कास्ट ला फुकट आहे हा गव्हर्न्मेंट देते ना भरती ओ बी सी - मधून-
ओबीसी मधून कसे काय ओपन मधे आहेस ना तू?
नाही कुणबीच निघालेल, आमचा सर्टिफिकेट त्यामुळं कुणबी. कोण बीजव उ बीसेत ना हम्म हा जरींग पाटलाच खूप ह-
जरांगी पाट- जरांगी पाटीलन आम्हाला बी काढायला पाहिजे.
तुम्ही येत नाव हा येत ना
होय आम्ही पण येतोय त्यातच, मला पण आता हात पाय हालवाय पाहिजेत.
ह. हा, हा, हा,
हम्म.
ते बी अजून डबल बसले लोपोस् म- ती काय करजी अधी खर्याली ते नव्हते ना पैसे पैसे मागायचे त्यामुळे वळ बसले लोप ु देत नव्हतेधम काचे ह्
महिना, पंधरा दिवस.
हा महीना बर चालू होत. मग कोडत विद्यत नाही त्यांना पैसे त्यांना खायला भेटतेत, त्यामुळ पैसे मागय एकेएकाला पन्नास-पन्नास हजार मागायच.
तेच एकदम माझ्या घरल्याने टाय केलं पणा घरला भरावेतील जात
ह, ह, ह, हा, आता गरज नाही वाटत आता काय ते कढला वाटत ते.
तेच बघूयात ना, कसे होतय, घरातले बघायला लागलेत. घरातले बघायला लागलेत. बघुया काय होतय.
अजून आता बसतय वाटत, उपासून कुठलं तर गॅजेटचा अजून मान्यता दिली नाही वाटतंय?
हा काय परत आणि बसलाय?
हा हू अ.. हैदरा म्हणजे बसिली हैदराबाद गँजेटच कायतर विषय त्यांचा कायतर.? हैदराबाद गँजेट हाय ना.. हा..
तुमच्या इकडे येते का ते?
आा हा
तुमच्या इकडे येते का? तें जरांग पाटील वगैरे?
हा बीकडे आमच्यापासून जरा एक, तीनशे किलोमीटर. तिक तर भागलं ंचर धणींचे मु क हा धनंजय मुंडे बिंडे ते इकडच का खतरनाक खतरनाक मासा आहेत, तिकडे गँगस्टर आहे सगळी.
काय?
हा अे कुड मासा आहेन काय
हा, हा, हा,
खणकरची तीनच संमधास गुंडागिरी हा तरीबी त्याला मध्ये आमदार पदावरून राजीनामा देखील तर मधी जरींग पाटलन.
हा हा, हा, हा, च्या इकडची फॅमिली वगैरे आहेत का व्यवस्थित? तुमची फॅमिली वगैरे आहेत का व्यवस्थित?
हम्म, एकदम ओके.
हा हा, ह.
हम्म
किती लांब आहे इथून
हह
किती लांब आहे गाव
आमच
हम्म हम
तरी बी आमचं एक तीनशे किलोमीटर असली
तीनशे
हम्म
हम्म हम्म हम्म
तीनशे साडे तीनशे किलोमीटर ह तेवटून जवढे पाऊसही पडते म्हणला लावे पाऊस
आमच्या इकडं
हा कोल्हापूर सैरले पोस पडतेन
होय पण आता जिथे तू कॉलेजला आहेस ना सांगुळवाडीत तिथे जास्त पडतोय असं म्हणतात
हा हां ईथे पडतंय इकडे काय सांगूच नको कॉलेजला जायच म्हणजे छत्री घेऊन जायला लागत नाय आम्हाला न्यू पाऊस
अरे आपल्या आमच्या इकडे पण आहे जास्त नाही थोडं म्हणजे इकडच्या पेक्षा थोडा
कमी हिकडं कसं हाय कंटिन्यू पाऊस पाऊस वातावरण काय भारी वाटतं
होय हां तेच की
एकदम ओके व काय आस का असं निवांत हम् आपण
हा हा ह मॅन्युअल झाली.
मेन्युल हम हली ह मॅन्युल
हा हा किती सब्जेक्ट आहेत आता शिक किती सब्जेक्ट आहेत शिक क सेमिस्टरला
हा तरी साज येतं
हम्म हम्म हम् हम्
हो का
आणि कॉलेज कसं चाललंय मग कॉलेज मध्ये किती टीचर किती आहेत
आ इतर आम्हाला शिक्षिक बघेल शिक्ष शिका जायची पण आम्हाला शिकवला तस असायची दोन तीन लेक्चर घेतलेली. बाकी बघायला नाहीे ते दोन तीन येते ना त्यामुळं तितर काय मॅडम नावालाच नावालाच डिग्री घेऊन बसवली होती काय नाही बघेल तिकडे आ
म नॉलेज नाही भेटणार
काय इलाज आहे त्याला तरी माहिती बरी एक आधी एक दोन शिक्षिक बर त ती बी आता का चल थर्ड ईअर टेम्पलरी चालू असल्यामुळे महत्त्वाच चालू नाहीतर आज आल्यापासून रेग्युलर लेक्चर होते ना.
हा हा हा उद्या काही तर उद्या काही तर परबसर घेणार होते ना सर् तुमचे घेणार बोललेत द्या
हा हा हा हा पेपर झालं वाटतेय कनाय?
हम्म होय वाटतं झाले वाटत.
हम
झाले की परवा एक हाय वा हां मग आमचे पेपर आता हो अजून आमची झाले एक सेम झालं तसं एक सेम चालू झाल होईल आता ऑगस्ट ला.
हम